हॅलो.
हॅलो हा हॅलो येतोय का आवाज?
हम्म हा ये
हम्म काय नाही काय चाललंय?
काय नाही आली होती ऑफिसला.
हो हो आली ना आत्ताच आली हो आली आत्ताच. हो आज उशीर झाला आता अगं आ आईन त्यांची तब्येत बरी नव्हती. आणि पाणी उशिरा आलं. पाणी साडेनऊ पावणे दहाला पाणी आलं मग, पाणी भरलं आणि मग आले.
हो हो.
हम्म.
चालत का ते करतात लेट.
म आता अर्ध तास म इथून लेट जाईल ना म अर्ध तास लेट आली ना. साडे दहा हांग
हम्म हम्म हम्म.
उद्या येईल घरून लवकर. नाही ते एक सर असता . ते सर राहता आता जा उद्या लवकर आवरुन लवकर निघायला लागेल ना मग साडेनऊ वाजेपर्यंत. आज लवकर कल बी गेली ना मी तर उद्या लवकर येऊन लागेल हम्म.
ते तर टाइम टेबल लिवायला लागतो, का केव्हा आले केव्हा गेले.
फिंगर
हम्म हम्म.
हम्म डायरेक्ट आहे इथे बायोमॅट्रिक आहे ना.
हम्म.
हम्म. काय स्वयंपाक बनवला आज?
आम्ही का मेथीची भाजी, गड्ड्याची भाजी, पोळ्या, भाकरी.
दाखवण्यात. चांगलंच केलंय म्हणे इथून.
हम्म भैयाला ड्युटीवर जायचं होतं त्याला कोबीची भाजी केली, पण तो काही गेला नाही. बरं वाटत तो झोपलेला आहेत अजून.
हा काय झालं आणि काय झालं?
डोकं दुखतंय त्याच दोन तीन दिवसापासून. आता उठला का सांगाव लागेल डोळ्या चेक करून ये म्हणन. हा झोप काय? तीन महिन्यापासून लई जागरण करतोय तो.
हा. आता होऊन गेला ना मला
हा गेट टु गेदर त्याच अडीच तीन वाजेपर्यंत झोपायचं नाही.
हम्म. होय.
सांगाला डोळे चेक करून निगो चेक केलं का, चष्मा लागेल. सारखं कम्प्युटरवर, मोबाईलवर.
आ. एकटा आहे म्हणून, जागरण काय करतोय, हॅलो हम्म. प्पांची गावी का ते पण मग
हा सर आलेत ना, म्हणून एका साईडला उड राहिली ती म्हणून सां. आणि तेस म्हटलं चला फोन करून मी विचार. नाही हो ते तर केव्हाच चालीस खाली विजिटला आलेते म्हणून म्हटलं. हा वर खाली आहे ना ऑफिस.
दहीहंडीला काही नाही.
काय
आपल्याला बोल. ते नेमके सर आले.
हम्म. कळतंय काय मग